आवाज यालाय काय
हा याला याला तिन म चले तिन व चले त नाहीत काही काय हय म्हणजे फिफ्टी फिफ्टी आहेय काय ते सगळचे उत्तर चांगली ते
ते नव्वद नव्वद दहा असं ते नाहीती काय आहे नेमकं
म्हणजे तुमच्या दोघांच्यात कोण जास्त बोलल
अरे बाप रे मी सगळ्यात नवद्द टकली की घ
म्हणजे तू नवत बोललीस पुढचं काय बोला सगळं तूच बोललीस फुपटी फुपटी टाकायचं कोणा कोणा लावलेलीस मी आता तू दुसरी आहेस तू मी पहिला सानिका लावली लागतं तुला लावली आहे
तघीच की म्हणजे सांजेलाच दोन वेळा झालं असे ग सानेचे दोन नंबर आहेत
हा हा य
त्यामुळे कोणात तला मणीला मनी मणीला आणि तर राणी कोणा तर लावायचं आणि झालं मग
शिल्पपा त पहि ग तिला लाव उद्या येणार आहे म्ह ते् आता नाही मी अग ते विचायच होत डक्युमेटं तेव्हाण लावलेलं
ह हा मग एमसी ं ऍडमिशन काय काय झालं
नाही अजून रजिस्ट्रेशन पण सुरू न तू काय घेतली खोयात ग बसणारचस की घरात लग्न करतात ग शिकल नस
नाही लग्न लग्नाचा काही प्रश्न नाही सोड पण काय प्रॉब्लेम आला माहि पैसे ल घालायला लागाले मी
कशच अग ती वीस हजार रुपये ना तेवढंच की
मला कमवायचंय तर घालायचं
अ चित तुमच काय तेवढंच की गप् हे अच्छा अजून यायचा आहे आलाय ना रे म आलाय रे मग अस येऊन आलो काय ते
एमसीला आणि जास्तच खर्च येणार
नाहीय आता पोरींच
बारा हजार नाही ते आपल्या पर्सेंटेज वणातून काय काय असते
होय सोड पर्सेंटेज जर असते हृत कॅप मध्ये व तर बारा हजारची एरया का हम्म होय ते तररास ख तर चांगलंय त्यांनाशी मला पडल्यात तर बाई मिळती आताडमिश
किती पडलं तुला
चौर्यात य
परसेंटेज किती आहे
चौऱ्याहतर बुखयला
आणि त्यांना
तिझं लकणचच
माहित आहे काय काय एकतीस छत्तीस पस्तीस ह्याच्यातच खेळल्यात सगळी
हा होतयेत रायझोड
हम्म प मग तरी पण चौऱ्याहत्तर चांगलं कि मग
हम्म थोडी चांगली डॉक्युमेंट तनी काढा लावल
हा हा कुठे करणार मग ऍडमिशन च
घरातली म्हजे येतली तर टिकिटिलार त
कुठं
िकेटेत
हम् सा आणि पाहिलीच म्हणात इतकी डिकेट नाही अ ह्याला आपलं कोल्हापूरला करणारव
कोल्हापूरला कॉलेज कुठलं चांगलं हाय?
राजाराम काय काय म्हनात
अगोदर म्हणालतीत खरं आता तिथल कट ऑफ हाय हाय. तेनासनी कमी मार्क आहेत म्हणून काय बोलनात ग.
हम्म.
नाही तर म्हंटले असते कोल्हापूरला येऊन जाऊ करायचं म्हटल्यावर पण त्रास हायच ग.
हाय तेच नाही पंचवीस ते पंचवीस
हम्म, काय हम्म पंचवीस जरी धरलीस पंचवीस जरी धरलीस, तरी तिथन कॉलेज सी. बी. एस पासन कॉलेज पर्यंत आणि पाच सहा किलोमीटर हायच ग
हम्म, ते तिथंच राहाला पाहिजे ग म
हम्म, तेच की तिथच राहायला पाहिजे.
पण आता एम. सी. ए सोबत जॉब पण बघा ग
होय, तेच की पल्ली कुठे घेणार आहे काय माहिती?
पल्ली मुंबईला जाणार हाय.
ॲडमिशनला?
होय, नाही ती मुंबईतच राहायला जाणार की, आता ततेचं मम्मी आणि दादा तेन
जाणार सोड, खरं त्यांची मम्मी तेन आता कुठ हाईत?
आत्ता पाटण मध्ये हाय एक चार पाच हजा मला म्हणालती
मुंबईला ना, मुंबईमध्ये घर तेन हाय होय ग एवढं राहायला.
त्या न किती दिवसाला मुंबई मध्येच आहेत की.
मम्मी तेन मुंबईमध्ये जॉब करत्या?
मम्मी नाही दादा करतोय.
दादाच्या एकाच्या कसं जाणार मुंबई सारख्या ठिकाणी
काय आत्ता चाल्यात कनि चाल्यात आत्ता काय माहिती, काय तर ऍडजस्टमेंट केली असतील घे.
हम्म. घर कसं आहे मग
ए भाड्या न असल.
होय सोड.
दहा वीस हजार रुपये.
हो ते तर हाय सोड बई. मुंबईच म्हणतय खरं, पगार चांगला असला तरच परवडतय ते
खरंच खरंच सगळं काय पण घ्यायच तर आपण विकतच घ्यायला पाहिजे, ढीग पैसा खर्च होतोय. काय कराल्यास?
काही नाही बी बसलोय इथ बहिर.
घरात काय करतेस आता?
करत काय नाही मी पण जॉबला कुठे तर, जाऊया म्हणालोय साधं जॉब करायचं नाही, चांगला जॉब करायच.
हम्म. मग मी पण म्हणजे इथे बँकच ऍप्लिकेशन द्यायला आलेलो त्या काकांकडं.
हम्म.
ते काका बोललीत अ मी बघतो पण मी बघूपर्यंत तुझ माझ्याकडे येणार असलीस तर ये. त्यांचच आहे केंद्र.
हम्म हम्म.
दादा आहे मग तो चार, पाच दिवसान जाणार आहे म्हण, मग तो जाऊ पर्यंत ये त्याच्याकडन शिकून घे ये आणि तुला दुसर जॉब लागू पर्यंत इथं राहा. मी का इथ हा हेच करणार नाही. दुसरीकड जॉब बघालोय पण तिकडं लागूपर्यंत
हम्म. आता किती? चार, पाच दिवसात तुला किती ग पेमेंट?
चार, पाच वेळेस पूर्ण मी येणार. पॅप आत्ता, आता तो दादा चार, पाच दिवस नाही गं त्याच्याकडून तेवढंच शिकून घ्यायलोय.
खर बँकेच काय शिकणार तू केंद्रातलं शिकण म्हणजे महा ई सेवतलं शिकणार की.
तेच शिकालोय की.
झेरॉक्स मारायला याल काय नही.
आजच आलोय.
ह किती जणास्नी झेरॉक्स मारून दिलीस?
कुणांनाच मी अजून. म्हणजे नई न म्हणजे आल्याल्या पहिला मा त्या रिझ्यूमचं प्रिंट मारलो.
हा.
आणि मग तो दादा जरा सांगितला झेरॉक्स वगैरे कसं मारायचं. मग एक म कोण तरी आलेली झेरॉक्स मारायला ते तो दादाच मारून दिला बई मग माझा आता कणी मार्कलिस्ट वगैरे घेऊन आलोय आता तो दादा बाहेर गेलाय तो आला कणी नई तर त्याच्या समोर जरा मारून घ तो माझं मी म्हणजे जरा शिकतो आता.
हम्म हम्म.
जरा ऑफकोर्ड वाटतय ग बई लगे लगे भीती वाटल्यासारखं वाटतय क नई.
तू आणि त दादा थवडे दोघंच असतसा?
नाही नाही. म्हणजे दुकानात दोघंच अस ते पण म्हणजे बरोबर असं रस्त्याच्या पलीकडच असं समोरच त्या तात्याचं घर आहे ग मग त्यांच्या घरातली कोण ना कोणतरी आई येऊन बसलेलीच असते तिथं.
हम्म हा हम्म देतो
तो दादा बाहेर जाऊन बसतोय आता बघ हे म्हणजे त तो रोजं जेऊन झोपतोय म्हणं. आणि ना मग मला काय माहित ते काका बोललीत म्हणजे जेऊन ये जा म्हणली, मग कितीला यायचं स ते काय मग मी अ एकला गेलेलो दोनला आ दादा झोपलेला दादा म्हणला अ अजून तीन साडेतीन, चारला आलीस तरी पण चालतंय.
हा.
माहिती नाय म्हणताना आलोय लवकर तर तो दादा म्हटला मी या टायमच झोपतो, आणि दुपारी कोण नसतंय. कसं मग त्यामुळे यायचं लेट ना मला बरं बरं म्हणलो, मग तो दादा तोपर्यंत पुढे ते चष्मेच दुकान हाय तिथं जाऊन बसलाय. आणि टीर् बघालोय.
नेट त्याचं असेल.
होय वायफाय हाय त्यांचं
हम्
काय वैशे ए टाकाय तुम्ही पण?
बस रुपये तर पगार पडतंय फिक्सं.
आ
सोनू तुला शंभर रुपये तर पगार पडतंय सहज म्हणलं
हम्म
इचलकरंजित कुठं आहेत का बघायला पाहिजे गं इचलकंरजीत
पण आहेत कि अ पण जर चांगलं पेमेंट पाहिजे ग तरच ते येऊन जाऊन परवडतंय.
हा मला चालतंय सोड इथल्या इथं.
हम्म वैशे खरंच बघायला पाहिजे ग जरा चांगलं जॉब इचलकरंजी हिकडं तिकडं ते.
काय बोलस
हम्म मला तर बीसी करनच चू कराय सर कटले बीसी घेऊनच तू केल्यासारखं वाटालय मला
मग त्याुला काय पाहिजे होतं
नाही आता बीकॉम ते ना करू का नाही ब तर प्रत्येक गावात पतसंस्था असली बँक असू दे कुठे पण असले बीकॉम इम्पॉर्टंट आहे बँक ऑफिस ऑफिसमध्येध्ये पण अकाउंटंटला ते ना जास्त भरते नाही त्यात
हम्म
शिवून झकणारार सकाळकडे
अग तू तेवढं शिकलीस आता आता पुढं एम सी ए करणारी जॉब करणारी त्यांना उपयोगालाच पडतना
नाही ते पण बघाय तू पुढे आता तुम्ही एमसी केला दोन वर्ष तुम्हाला गेलच कुठं पुणे पुणे इकडच जायला पाहिजे ग मग सार्ट करियर होते सोडं आपलं त्याच्यात पण तस दोन तीन वर्ष मेहनत घ्यायला पाहिजे
हम्म
तरणच
हम्म काय का न का दादा कसलाई अंग का
हो बर काय बरटा
बरटाय म्हजे
म्हणजे मे बी लग्न झालेलं नसेल त्याचं काय काय छान नाही.
आ.
हम््
चालेस का.
लग्न अ
नाही दिसायला विचारवलं मी.
काय.
लग्न तथड नाही द सायकचय विचार.
तेच सांगलुय. अनमॅरिड दिसतूया तुमचं.
हम् नाकडन कस आहे.
पट चन. तुु ते पण ओळखण. तोंड कुणीकडन कसं आहे ते बरोब ळ ना.
अ
ह म्हणजे मी काय असं. बघायने सोड लक्ष जरुरी ट ड तरी पण काही छ नाही मे बी.
आ आता पुढ जान बसला दिसला नाही.
म्हणजे नाही मी काय काय छान नाही ग.
तु ल छान कोण पाहिजे प्रृ त बधिक जर
हो.
नन कायते
आटोर काटोक सोड म्हणला तरहगेर
अता अली सोडात.
काय काय करत असेल, का नाही आता एमसी कमप्लीट झाला असेल.
हा टा आपल्यापेक्षा एक वर्षाान मोठा येतो.
ए
होय ग आपण याचवायला होता आणि तो होता.
अ हां. काय आहे का.
हम् इनवॉल्मेट चा प्रोजेक्ट. आपण एस वाय ला गेलता आणि एस वाय ला आपल्यात सृष्टी आलेली चौघांच्या प्रोजेक्टमध्येध्ये तेव्हा तो होता आपण क्रिकेट मॅच बघायला आलेला तो आणि दुसरे स सेकंड इयर आपलं क्रिकेटचे झाले फर्स्ट इयरला एक झालं खरंच फर्स्ट इयर ला एवढं कोण आपण आललं नव्हतं सेकंड इयर ला आलतात होता बीएस ना तो
म्हणजे आता मग एम सी लास्ट इयर असणार होता
हम्म कुठल्या गावच आहे ते माहती आहे तुला काय
हम्म थोडं कशाला गूनावी चक कराव
हम
त्या त्या जेव फ्युचर आहे सृष्टीचं ह
तुला माहित नाही होय
म्हणजे हा आहे आता पण चालू असेल क अस म्हणजे
खर कोण आहे माती समजली
विघ्नेश ह कॉलेज मधला नाही तो
मग?
बाहेरचा.
किती वर्ष मोठं?
तिच्या एवढा आहे.
हम्म. फोटो तीन बघितलास तू?
बघितलं की
कस आहे?
हाय जरा जरा एवढं का सृष्टीला मॅच होत नाही सृष्टी त्याच्यापेक्षा छान आहे.
हम सृष्टी कुठली का काष्ट एकसारखेच दघ हम् मग चालते करून देतील का दिव आता घरात बासून काय करायल्या?